हा येतोय आवाज.
हा हा.
हमम. हम्म आम्हाला अ मागच्या सि असतात पप्पांने नेलं होतं ना तपोवनात. तेवा ते ते खूप असे आगघी साधू वेगळेवेेगळे साधू काही एका पायावर त तपस्या करणारे एक काही पूर्ण अ नग्न असलेले. इतक्या प्रकारचे साधू होते आणि जवळ जवळ म्हणजे त्यांना ते कुटी बांधून दिलेल्या ना खूप क्राउड होता तिथ ते बघणाऱ्यांचा वेगळा क्राऊड आणि त्यांचा वेगळा क्राउड कोण काय त्यांच ते काय काय काय काय पूजा करत असतात. काय करत असतात खूप भयानक होत.
ते पण आणि त्यांचा स्वतःच्या माइंडवरर खूप कंट्रोल असतो आपल्यापेक्षा हा.
त्यांची तपस्या असते कारण त्यांना म्हणजे त्यांना काही घेणं देण जसं कोण बघतय का कोण जज करतय आपल्याला त्यांना.
हम्म आपण तरी असं आपल्याला एवढं काय म्हणत मनावर कंट्रोल वगैरे ठेवताच येत नाही.
नाही शक्य.
हा तस ते लोकांच खूप कंट्रोल असत ते स्वतः वर एकदम असं हे करता त्यांना हे बाकीच्या जगाशी काही घेणच नसतं
हू नाही ते त्यांची तपस्या असते ते एवढे वर्षानुवर्ष तेच ते करत असते त्यांना काही लोक काय म्हणतील या गोष्टीने फरकच नाही पडत कधी
हू
आता ते इंदोरच महाकालेश्वर आहे ना त्याच्यानंतर ते हे अ कोणत बरं कालभैरव कालभैरव म्हणते तिथ पण एक बाबा आहेत ते बारा वर्षापासून एक म्हणजे पाय उभे तर उभेच आहेत ते कधी बसत नाही असं असं त्यांची तपस्या आहे हो असे मोठे सुजून सुजून पाय असे तसेच होऊन गेलेले आहेत त्यांचे ते तिथे असतात त्या कालभैरव मंदिराच्या परिसरात
अरे बापरे नाही आणि ह्यालोक लोकांचे म्हणजे खूप कडक साधना अस कोणी जेवत नाही कोणी काय कोणी उभं असत त्यांना काहीच घेणं नसतं ह्या गोष्टींशी का काय चाललंय सामान्य दुनियेत ते त्यांच्याच दूनीयेत असतात ह
हू पण मग त्यांचं लाईफ म्हणजे असं स्टडी केलं पाहिजे असं थोडं अ रेस्कुने त्यांच्याकडे बघितलं पाहिजे खूप वेगळे वेगळे असतात भारीय म्हणजे त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं आहे ते आगोरी असतात ते इतके भयानक आहेत ना आणि खूप डेंजर असतात ते
हू
आता त्यांच्या वादामुळे आता त्यांचे हे स्नान कुंडच त्यांनी वेगळे करून टाकलेत आता अघोरी सगळे त्रंबकलाच जातात
हा इकड रामभक्त असतात
हा सईविषा वैगरे सगळे इकडे आणि अघोरी सगळे तिकडे असतात
हो ते तर आहेच नाशिक मध्ये खूप बघण्या सारख
हो त्यांची खूप भांडण
तसं खूप ह खूप भांडणं पण झाले मागे एका ऋषीलापण मारलं गेलं होतं ना हत्या झाली होती त्याची
हा का हू हू बरंच मोठं झालेलं ते
हू आणि तस पण आपलं नाशिक आहे ना म्हणजे खूप छान ठिकाण आहे निसर्गरम्य ठिकाणय मस्त
खूप छान आहे पण म आता गेल्या एक वर्ष इतकं काय काय झालंय ना का नाशिकची बदनामी होऊन गेली अक्षरशः
हां ते मुलांमुळं ओ
बरच काय काय झालं ओ ते जिहाद वाली केस झाली ती टीसीएस ची नंतर कि डेंजर डेंजर मर्डर केसेस झालेत नाही एवढ्यात खूप काय काय झालंय
हम्म
वातावरणातले पण बदल भरपूर झाले आहेत आता.
हम्म.
बाहेरचे लोक पण भरपूर आहेत, नाशिकमध्ये पाहिले तर.
हम्म.
नाशिक पण मुंबई पुण्यासारखं मोठं मोठं होत चाललंय आता.
हम्म दिवसेंदिवस मुळे हे पण वाढत चालेल ना हो. येणारे लोक, बाहेरचे येणारे पण.
हो.
प्रगती पण खूप होते ना आता, औद्योगिक प्रगती पण होते ना नाशिकमध्ये.
हो पण पाहिजे तस रोजगार नाही हो, म्हणता येत म्हणता येत. पण मग पाहिजे तस रोजगार, तसं डेव्हलपमेंट नाहीये. पैसा लागल तेवढा खर्च कर. पण मग ती डेव्हलपमेंट दिसतच नाही कुठ. आता हे. पस्तीस हजार कोटी, क किती पस्तीसशे का पस्तीस हजार कोटी स तेचे कामांसाठी आलेले आणि सगळे रस्ते. ते ऍट अ टाइम खणून ठेवलेले ना, आता पावसाचे म्हजे काय काम होणार आहेत बरं.
सगळं ओपन झालेले, सगळं खूप ट्रॅफिक जाम होतय त्यांनी.
किती भयानक झालेले एवढे मोठे मोठे खड्डे करून ठेवलेले. त्यांच्यात पाणी साचून साचून किती मोठे ऍक्सिडंट होऊ शकते. त्यात कोणी इमॅजिन पण नाही करू शकत.
त त आहे मागच्याच महिन्यात आता माझी गावची दिर जाऊ आली ती. आणि ते घरी चालले होते, तर आपलं बॉम्बे ना क्याच्या तिथे नाही का? तिला खुण झाला. पण ब नशिबा ने आणि तिथं मग एका प्रवासी आलेला होता. त्यांनी गाडी थांबवली मोठी, त्याचा मोबाईल रिचार्ज केला आणि फोन केला आम्हाला. मग माझे मिस्टर गेले घाईघाई, दवाखान्यात ऍडमिट केलं, तर काही एवढ हे नव्हतं. पण मुका मार वगैरे असं, डोकं फुटलं, हे खूप झालं होतं ना.
अरे बापरे! हम् भयानक येथे. अन द्वारका तर इतकं डेंजर झालंय आता बाप
हा तिथं चौफुली पुरी पूरी हे झाली होती ना, हो पूर्ण पॅकच झालं होतं बंदच होतं त तिल्लं.
हा बरेच दिवस झाले बंद होत.
अ निमाणीपासूनच जायचं न सगळे ते सीबीएस च सीबीएस.
पिंपळगांव ऊन यायची तरी मनीलाच उतरावं लागत होत. सीबीएस चा चान्सच नव्हता, पण ते आम्हाला जवळ होत. पण मस्त निमानी त्याच्यामुळे ठीक होतं.
हा तुम्हाला जवळ पंचवटी साठी, आम्हाला लांब पडतं ना, आम्हाला नवीन सीबीएस छान होत. पटकन इकड येता यायचं.
हा तिथून डायरेक्ट रिक्षा राहतात ना, डायरेक्ट नी. तर आता हे निमानी ऊन खूप दूर झालं तुम्हाला.
अ खूप दूर झालं, आणि त्याच मग त्रास होतो हो खूप.
हो दुर तर दूर रस्त्यांच्या कामांमुळे इतके. ते वेगवेेगळे झालेले आहेत ना तर ते दहा मिनटाचा रस्ता डायरेक्ट तीस मिनिटावरून च गेलाय डायरेक्ट. अन रिक्षावाल्यांचे भाव एवढे वाढलेत आता, काही प्रमाण नाही.
ते तर काय, तोंडाला येईल ते मागतात मग, आणि आपण ही गरज असल्यामुळं आपणही देतो.
हो, आता माझं घर निमाणी पाासून हार्डली तीन किलोमीटर आहे. पण ते काय शंभर म्हणतील कधी, एकशे विस म्हणतील असंय.
हा मग तेच तर आहे, आम्हाला पण तसंच होतं ना, कधी पन्नासही सांगता कधी ते सत्तरही सांगतात, मग जावंच लाग
हम्म हम्म आणि यांना आहे ना हे, लोकल लोकांना कसं मग ते ओला उबेर आपण केली का ते लगेच भांडणं सुरु करून देतात, तिथल्या तिथे रिक्षा जरा आले का हं. त्यांना येऊ देत नाही त्या रि ट्या रिक्षा स्टँड वर ते.
हम्म, त्यांना नाई ईऊन देत ते लोकं बाहेरनच घेतात. बाहेरनच आपण जात
तर त्यांचा रोजगार हि ठीक पण मग त्यांनी पण असं, काहीही नाही सांगायला पाहिजे ना भाडं, ज्याला परवडेल त्यालाच ना, हे असं थोडी परवडणार आहे रोजचं येणं जाणाऱ्याला.
ते काय, ते म्हणता ना, ते पोळी भाजून घ्यायची लोक
तेच तेच तेच, आता हेच हे असतात तेच चालणार हे, काय भयानक परिस्थिती राहील आता.
हम्म, आपल्या सारख्याला म्हणजे, ते तर हायच हो. ते नाही मागे एक कुंभमेळा झाला, तिकडे प्रयागराजला, किती लोकांनी माळ ते माळा विकून लोकं पुढे गेले
माळ्या विकून लाखो रुपये कमवले, टिक्के लावून कमवले त. किती लाखो रुपय कमवले,, मग. शेवटी काय कोण पैसा कमवायलाच पाहतं पण मग असं कोणाला फसवून नका कमवू फक्त एवढच. असतात, फसवेगिरी करून पोट भरून हम्म. नाई कष्टानी कमवायचं रोजगाराची संधीये, मान्य आहे रोजगाराची संधी आहे, त्याचा भाग घ्यायलाच पाहिजे फायदा नाशिक करांनी. पण मग, फसवायचं नाही असं बाहेरच्या लोकांना असं रिकामी बदनामी होते बाकीच्या लोकांची पण, बाकीच्यांचही नुकसान
हम्म, नाही आणि प्रत्येक ठिकाणी तेच चाललेले आहे हो, कुठे हि जा कुठल्या गावात जा आपल्या म्हणजे, आपलं राज्य सोडून जरी बाहेर गेलं तरी लोकं कसं जेवढं भेटल, किंवा जेवढं कमवता येईल
हम्म, आपल्याकड लाटवून घ्यायचं असं झालंय लोकांचं नुसतं.
हम्म.
आता ते आम्ही जन ला पण गेलेलो ना, तिथे पण आता ठीके, आता तिथे टुरिझम वर भर रोजगार आहे म्हणून ते लोकं तेच करतात.
पण मग असं खूप मागे लागतात काही लोकं ते, घ्याच घ्याच घ्याच. ह्या, ह्या आणि आपण नाही घेतलं का लगेच असं कोसून बोलल्यासारखं बोलतात एकदम.
ना म्हणजे ते म्हणताात ना शिव्याश्याप देतात लगेच.
हो लगेच सुरू करतात ते लोकं खूप विचित्र येतकाही काही ठिकाणी आन सगळीकडे... ते लॉजिंग हे ते तेचेत सगळे
हा मग त्यांच म्हणजे पूर्ण धंदा त्याच्यावर किंवा ते त्यांचा रोजगारच तो ये ना. त्याच्या मूळ तेच करतात ते लोक तसय आपण आता हं आपल्या गडावरही गेलं तरी गडावरही नाही लोक हेच घ्या तुम्ही ह माळाच ख्या हेच
हो हो हो मागेच लागतात डायरेक्ट एकदम
हं
खूप मागे लागते
हो
येच गंगेवर पण तेच चालतं ना
हो हो
ट आता काय पाणी कपालेश्वरच्या पायरीला लागलंय म्हणताय बाबा.
हो हो लागलंय ना कपालेश्वरच्या पायाला लागलं कारण की मारुती पूर्णच बुडाला य ना
हा ना हा ना बऱ्या पैकी हम हं त्यामुळे तिथले सगळे लोक हालावले असतील ह त्या..
पूर्णच ओप बंद केलेले हाय न अगोदरच सांगितलेलं होतं नगर
हम्म ते अनाऊन्स करून देतात.
हा हा तरी पण त्याच्यात आता काय म्हणताय ते हात गाडे वगैरे गेले वाहून लोकांनी आ
आई ग हम मी करते कॉल तिकडून इकडून
हो हो